हम्.
चाललय.
हॅलो. हा काही नाही बोला की, हा येतो ना आवाज येतो. स्वयंपाक चालू आहे तुमचा.
माझं पण चालूच आहे, करायचं आता, वांगी निवडून ठेवलेत. लसूून ठेवलाय निवडून.
हा.
त, कितीला लागत मी साडेसात पाहुने आठला लागतोय स्वयंपाकाला.
स्वयंपाक काय जास्त वेळ लागत नाही तास भरं लागत असेल करायला. अर्धा पाऊन तास भरपूर झाले.
हो, आम्ही तर काही चौघच असल्यामुळे एक तास लागतो मला, त्यामु म कते आठ नंतरच शिकतो कते. होय बर आहे, मग काय तुम्हाला उलट अर्धा तास लागत असल.
हा अर्धा पाऊन तास लई.
हा.
खूप वेळ लागतच नाही स्वयंपाकाला त्यात नवीन रेसिपी काहीतर करायचं म्हटलं की मग वेळ लागतोय न तर मग रेग्युलर असलं की मग काय पाहून तासात होतोय स्वयंपाक.
हो हो हा नवीन असत का त्याच वेळेस वेळ लागतो शनिवार रविवार तर आमच्याकडे शनिवार रविवार असते नवीन
आमच्याकड पण मी तर रविवारचच. मी रविवारचच करतोय आठ विकेड ला इतर वेळेस मग परत मग ह परत मग अ डबा असतो हे. ते शाळा असतील त्याच्या मग होतच नाही ना.
आणि शाळेत तर पोळी भाजी कंपल्सरी असल्यामुळे मग काय वेगळां अस. नाही करता येत.
आणि आता आता तर शाळेचे शाळेचे रुट. पण ह मी पण मेथीची भाजी बनवल्या अ आणि या आमटी बनवला.
होय.
आम्ही भाकरी आम्ही रा आम्ही रात्री भाकरी खातो सकाळी चपाती रात्रीच भाकरी हा म चपातीमुळे प पत पण होत. तर नाही हलकं अस जेवण संध्याकाजू पायचं.
हा.
हा आपल्याला पण बरं आहे आणि मुलांना पण हा. ह दोन दिवशी पण सवय लागते. नाही नाही तर परत मग चपातीच खाय लागली कि मग परत मुलांना भागरी
मुलांना फोड अवघड जातं तेच होतं ना काय? काही एक मुलं आता बाकरी खायला नको म्हणते दोन टान चपातीत
होय होय. तसच होत ना म्हणंत सवय लागाल पाहिजे होय. हो मग मग आम्ही संध्याकाळच आम्ही र. आम्ही भाकरीच करतो रात्री मग
काय म्हणत?
आणि सकाळच काही चपाती असते.
हा हा बाकीचे
हो भाकरीच्या ज्वारी रीची
हा हो हो तांदूळ केल्याशिवाय च आमच्या तांदूळ केल्याशिवाय खातच नाही ते
हम्म नाहीतर मग भाकर चव पण लागत नाही आणि ती आपल्याला सवय नसते ना. रेग्युलर तांदूळ मिक्स करून सवय आपल्याला त्याच्या दोन्ही मिक्सच करत.
हो तेच की आम्ही पण
सण असला नाहीतर काहीत आता अ बेंदूर ते नसला असं नसला तर मग पोळ्या ते नसतातच. नाही तर इतर वेळेस मगक चपाती भागच.
हो आता पंचमीचा सण येईल ना.
हा आहे की पंचमी नागपंचमी आहे की
नागपंचमी हम्म.
तुमच्याकडे काय करतात नागपंचमी पंचमीला.
असत तो कार्यक्रम छान म्हणजे आता आम्ही शहरात आहे त्याच्यामुळे आता येतं नाही काय जास्त पण गावाकडे होतो ना.
हा हो होय आमच्याकडे पण एक दिवसाची यात्रा असत्या. सातरास त झााली होय नागपंचमीला
हा मग मग काय मजा असेल तुम्ही?
आमच. स्टॉल पण असतो ना ना आंबोळीचा आमी आमी स्वतःचा स्टॉल असतोय आमचा, होय आंबोळीचा स्टॉल असतोय माझे मिस्टरच बनवतात ने
हा हा हा मग दिवसभर चालू असतंय?
हॅलो! हो दिवस भर एक पूर्ण दिवस सकाळी पाच साडेपाच पाच वाजल्यापासून चालू असतो पहाटे
होय
मग नऊ दहा कधीपर्यंत जी आपली बस ते तोपर्यंत रात्री दहा वाजेपर्यंत असतय चालु एकाच दिवस एकाच दिवसाची यात्रा असती पण मोठी असती यात्रा श्रावण मध्ये असते नी? श्रावण मध्येच आहे यात्रा
होय
आणि तिथं आणि कसं मं बाहेरच्या ते आमचे इथ ते देवस्थानय ना ते नागाचच हाय नी ज्योतिबाचं मंदिर आहे ते आणि मग ते असं जास्त मानलं जातं नी मग लांबची लोकं हो काय इतर वेळेस यायला भेटत नाही त्याच दिवशी येतात सगळें त्याच्यामुळं गर्दी होत्या भरपूर तिंथ
हो हो, मग ते गाव यात्र सारखच होत असतील,, कार्यक्रम तुमचे सगळे म?
आणि गर्दीत भरपूर मग स्टॉल आमचा मग असतो, त्यावेळी आता आम्ही डेली तरी पण नाही म्हटलं तर तीन चार वर्ष झालंय आमचा स्टॉलाय
होय का,, म्हणजे इकडं राहता तिथं पण लावता का? फक्त गावालाच गेल्याव
नाही इथं बघत होते वाडीत, वाडीत वगैरे हॉटेलचं काय होतेय काय? पण जागा भेटत नाही ना जागा भेटली नाही आणि बाकीचे पण कसं, एकदमच नवीन, त्यांना घेत नाही असं वाडीत
हो हो,
असं हा प्रोब्लेम होतोय,, आणि वाडी नुस नरसेवाडीत म्हटलं की मग,, हॉटेलच बिझनेसच, बिझनेसय काम, काम, कामाची काही कमी नाही, आम्ही वाडीत तशी इकडचं आहे,, जवळपास एरियात
हा, हा, हा हा.
मग वाडीत तर काय हॉटेल बघायचं होतं, खरं काय आम्हला जमलंच नाय आणि जागा पण भेटली नाही, आणि चालू केलंत तर कादां भजी तेन करायचो, खरं ते काय, गॅस टाकीचा प्रॉब्लेम आला मधी गॅस टाकीचा काय विषय झाला, की
गॅसचा
त्यामुळे ते थोड बंदच केल मग, होय, भरपु पूर,, आणि आता आता तरी रेयरली भेटायला लागल्यात आता एक, एक महिन्याच्या पाटीमाग, हा, एक महिन्याच्या पाटी मागं आम्हालाच घरातला गॅसचा प्रॉब्लेम झालता
हो काय
मच, आमच होय ट्रान्सफर केलंय नाय, त्याच्यामुळे मग ते तुम्ही गॅस टाकी घेतला नाय, इतके दिवस, मग तिघांना किती लागणारय? तरी पण एक दोन महिने जाते, दोन ते अडीच महिने जातेच मग एवढ्यात कसं मग तुम्ही, उचला का नाही, टाकी, हे असं म तसं होतयनी विषय तेव्हा मग,, आम्हालाच गॅस टाकी मिळाली, भेटतच नव्हती, तेव्हा असच वाद,, आणि ते मग, वाद पण, होय वाद पण होताते लय आम्हाला अक्षरशः गॅस टाकीसाठी,
होय ना, आता यूद्धाच, युद्धामुळे चालू होतं ना पेट्रोल वगैरेऽ पेट्रोल पण, आमच्याकडे तर पेट्रोल पण सांगितलेल.
आमच्यात अजून पण आहे इशू तसा, वा आता काय त्यांनीऽ? अ काय तर वरती दुसऱ्या ह्याच्यात अ प प्रॉब्लेम, दुसऱ्या देशात तेन प्रॉब्लेम असतेत, ते काय आपल्या देशात ब बनत नाही, त्याच्यामुळ काय? आपण काय बोलू शकत नाही? ती दुसरीकडन येत ते परत महागाई होणार त्याच्यामुळ, सगळं हे इश्यू येणारच आता.
हो, तेच ना, आणि कसं जरा लोकांवर बंधन घातलं म्हणजे, पण जरा आटोक्यात येतं ना प्रमाण,
होय, होय, होय, ते पण आहेच आणि आप आप खर आपल्याला पण मग, आपल्याला माहितच असतय, नाही बाबा ही गोष्ट काय आपल्या इथं भेट टत नाही. त्याच्यामुळे काय महाग झालं तरी पण आपण काय बोलू शकत नाही. काय महाग व्हा झालय, म्हणल्यावर पैसे देऊ शकतोय आपण, द्यायलाच पाहिजे. गॅस् टाक्कीेच वाढलय पैसे द्यायच आणि त्याच्याशिवाय काय होतच नाही ना, आपलं पुढचं
होतच नाही झालय आता ते
होय आपलं, आपलं आताच आपलंचऽ हाल होणार आहेत, आता इथनं पुढं आस वाटायला लागलय.
हो म्हणून तर सगळं प्रमाणात जरा प्रत्येकाला ना, ते ठेवलं ना नियम ठेव वलं का नाही मग, ठेवलं म्हणजे हाय.
आपल्यासारखे जर लोक असतील की नाही आप आपणच आपल्या ह्याच्यावर नियन जास्त जास्त नियंत्रण ठेवायला पाहिजे. ह्या गोष्टी वापरायला नको. नको पाहिजे हे ते अस नाही, तर मग आपले आपण जागरूक लोक असं करायला लागलो तर परत मग ते आपल्यासारखे असं केलं तर, दुसरे पण तेच करत्यात नाही. असं होय. विचार तेनी पण विचार करायला पाहिजे म आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे याची
कराय पाहिजे. तेच की, प्रत्येकान
तरी पण, तरी पण हॉटेलमध्ये गॅस भेटले नाहीत, म्हणून हॉटेलवाले होय. हॉटेलमध्ये गॅस तेन भेटला नाही, तर लोक गेले की, हॉटेलमध्ये चूल चालू केले. आणि जे म्हणजे असं असं म्हन हा. जे सांगतच होते, चुलीवरच हाय त्यांना मग प्रॉब्लेम झाला.
हा आ.
गॅसवर आहे ते म्हणत होते, चुलीवर चुलीवर त्यांचा प्रॉब्लेम झालाच की बंदच ठेवले हॉटेल मी तर अक्षरशा गेलतो, ट्रीपला तेव्हा आ ट्रीप ला गेल्यावर आम्हाला प्रॉब्लेमच झाला. काय हॉटेल खायचं काय भेटच ना की, लांब लांब. गॅस टाकीेमुळ हॉटेल्स वेररली बंद आणि जास्त दिवस राहायचं असल की आपण घेऊन जातच नाही तेवढं. एक दोन एक दिवसाच लईत लई आपण घेऊन जातोय.
जातोय आणि ट्रीपला म्हटल्यानंतर नाहीच ना आपण
हा आणि बाहेरचच घ्याय जास्त खायला बघतो नाई आपन पर आता रो रेग्युलर घरात खातोच, बनवून हा.
हम्म आणि गॅस पण अचानकच बंद झाला ना.
होय. होय होय नाही नाही तस काय नाही? ते कसं दुसऱ्या देशात बनवून, ते दुसऱ्या देशाचंच हे हाय, त्याच्यामुळ कणी जास्त प्रॉब्लेम झाला. आपल्या देशात ते होतच नाही नि वाढ. तसच गेले होय.
ह हू.
तरी पण आता आलय तरी आटोक्यात नाहीतर मग आपल्याला पुढं प्रॉब्लेमच झाला असता की, गॅस भेटले नसते. चूल खरोखर चूल पेटवायला लागल की काय असं वाटत होतं म्हणून.
हो नाही भेटवलेलं आहे. आमच्या इथे भेटवलेले आहे आता. आम्ही व वडाप - पप्पा आणतो ना? तिथं पेटवलेले अक्षरशा त्यानी. चुलीवर वडा पाव खाऊन.
तेच की. हा. होय तसच की. तसच केलेल होत. मग काय करणार? भेटल नाही तर मग त्यांच- तर, आता वडापाव करणारे असतात त्यांचा तर तो व्यवसायये. त्याच्यावरच त्यांच हात पोटावरचे हात असते. हम्म. मग त्यांना ते वडापाव- ल्याशिवाय त्यांना त्यांच्या घरात कायईल? त्याच्यामुळं चूल पेटवायलाच लागली. तसच केलं. एक तरीतलं एक दोन दिवस. आता तर तरी- पण आताच. ब्लॅकने घ्यायच असल तर दोन हजार. हा. भरपूर गर्दी असता. आणि आपण विचार करत नाही- त्यानी गॅस कु गॅस उपलब्ध करतात. कुठं कशावर करतात? त्यांना माहित असते. तेने ते- ज्यांना अ व्यवसाय आहे की नाही? त्यांना माहित होते. असं काय काय केल ते. आता पण, तरी पण ब्लॅकने घ्यायचं झालं- तर गॅस टाकी दोन हजार, अडीच हजार दोन हजार आहे बाहेर.
हो. ते आता हॉटेलवाल्या- ना तेच कसं आणि त्यांच किती आठ पंधरा दिवस मला वाटतय जात असेल त्यांना.
हो आणि ते कस कनेक्शन दोन तीन असले की ते बर पडतेया. आपलं कस एक एक दोन दोन असणार कसं- आपल्याला भेटणारच नाही मग. हॅलो.
सुद्धा जात नसेल. हम्म हम्म.
हॅलो. ठेवू काय?
हो.
हॅलो. हा हा चालते.
हॅलो.